हॅलो हॅलो ताई हॅलो. हॅलो. हा येतोय आवाज. माझा येतोय आवाज?
हो हो हो येतोय ना तुमच. कश आहात तुम्ही? नमस्कार! छान छान मस्त आहे एकदम, आपण आज थोड वनस्पती विषयी आणि आपल्या जीवनात वनस्पती काय काय करतात आपण त्याच्याविषय बली आज आपण, आणि म्हणजे कस आपण कढीपत्ता आहे आणि ब लोकांना कपत्ता आवडत नाही पण आपण क हा. कढीपत्त्याने काय होतं माणसाचं रक्त फिल्टर होतं कडीपत्ता खाल्ल्याने. काही काही लोक बा कीपत्त्याचं तेल काढतात कीपत्त्याचं ते काढतात काही काही लोक कडी पत्ता कच्चा सुद्धा खातात. मजला कढीपत्ता अंगणवाडीच्या शाळेमध्ये आता जे आलेलं आहे अंगणवाडीच्या शाळेमध्ये म्हणतात कढीपत्ता फेकायचा नाही कढीपत्ता खायचा जो भातामध्ये टाकलेला असत त हा आपण भाज्यांमध्ये भाज्यांमध्ये टाकलेला असतो डाळीमध्ये टाकलेला, असतो तुकडीपत्ता खायचा असतो. तू कढीपत्ता खाल्ल्याने जे ब्लॉकेज वगैरे असतात ना आपल्या शरीरामध्ये ते निघून ब्लॉकेज होत नाहीत आपल्या शरीरामध्ये असं म्हणजे बीपी शुगर वगैरे प्रॉब्लेम होतात हे प्रॉब्लेम पण त्या कढीपत्त्याने नॉर्मल येतात. हा तसच म्हणजे आप कढीपत्ता जर समजा कढीपत्ता आणि जांस्वंद परत आप ला. असे दोन तीन पदार्थ परत वड्याच्या पारंब्या व वड्याच्या पारभ्या पांढऱ्या पारंब्या कोळ कोळ परंब्या सतात कढून आणल्या घरामधला कांदा ये तो जो चिरला पूर्ण घरामधला कांदा वड्याच्या प घ्यायच्या थोड्याश नाही का थोड्या प्रमाणामध्ये एक आपल्याला आणि पावश तेल घ्यायचं खोबरेचं तेल. आपण जे घाण्यावर तेल बनवतो ना ते घाण्यावरच तेल हा ते घाण्यावर तेल ब आणायच आणि थोड्या नाही का मभर वडाच्या पारंब्या घ्यायच्या पारंब्या घ्यायच्या आणि काही फुलं घ्याय दहा-बारा फुल घ्यायची आणि काही नॉर्मल एक सर्वसाधारण चिमूडभर म्हणजे एक मोठा चि अस मुठभर कडीपत्ता घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये उकडवायचा. त्या खोबरेल तेलामध्ये उकळ हो खोबरे त्यांना मध्ये उकळायचं कांदा त्याच्यामध्ये कांदा पण टाकायचा त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिश्रण ज उकळून घेत उकळून घेतलं आणि केसांना तेकीच गळती कमी होते. केस गळती कमी होते हो.
हे तर नवीनच ऐकलंय मी हम्म.
केस गळती कमी होते त्याने आणि केस आहे ना म्हणजे आपलेणजे पांढरे केस होतात ना ते जर हे तेल जर लावले ना तर केस नॉर्मल काळे व्हायला चालू होतात. जे पांढरे केस झालेले ते सुद्धा काळे होतात त्याने. त्याच्यामुळे हे घरगुती उपाय आणि वनस्पती हो मी खूप अ मत
हा आणि आणखीन तुम्हाला हे माहित आहे का? कि हे कडीपत्ता आहे ना त्याची चटणी पण बनवत बर का. कढीपत्त्याची चटणी बनवता म्हणजे त्याच्यामध्ये लसूण, तिखट अ अस घालून आणि बारीक करायच ते म्हणजे भाजायच पहिले थोडा तो कडी पत्ता मग त्याच्यामध्ये लसण, तिखट घालून बारीक करायचं. आणि बस तसं द्यायचं आपण जेवायला घ्यायचं आपल्या पोळी बरोबर वर इकं छान लागतो. ते विशेष म्हणजे डायबट खूप प मह त्वा च बर त्याच्या ने ह शुगर कमी होते म्हणजे जास्त ज्यांची वाढलेली असते ना शुगर त्यांची कमी होते डायबेटीस साठी खूपच महत्त्वाचे आहेत
हम्म हम् ह आणि ते पण आहे ना याच पण आपलं ज जांभळ म्हणतो जांभूळ आपण हे जांभळ खात नाही जास्त पण ज्या ज्या त्या शिजनमध्येध्ये ना प्रत्येक सीझनमध्येध्ये जो फळ येतं म्हणजे जांभळा्याच्या सीझनमध्ये जांभळ करव म्हणजे हे रानाले जे आहे पदार्थ ज्या जे फळ आहेत राहण्याची आता माणूसत हे गे ड्राय फ्रूटस वगे सफरचंदगे हे हे तर खायलाच पाहिजे सीजन वारे पण ज जांभूळ झालं वंद झाले हे राणामधले जे सीतापोळे रामपोळे हे ह फळं सुद्धा आपण खाल्ली पाहिजे आपल्याला ह्या फळांची आव फळांची दु तोड धर तिथ ठ ब होतो ए त्या म्हणजे तोंडाचा कधी कधी तोंडाचा दुर्गंध येतो कधी कधी नाही कसा होत तर जो सलग दोन दिवसांनी आपण डॉक्टरांकडे जातो माऊथवॉश करण्यासाठी
हा
तुम्ही घरच्या घरी जर पेरूची पानं उकळली दोन दिवसानंतर आणि त्याच्या जो गुळण्या्या केल्या ना दोन दिवसातून एकदा जो गुळण्या्या केल्या ना आठ दिवसातून दोन चार वेळा करा तुमच्या आ कधीच कीड लागणार नाही
अरे वा छान माहिती मिळाली
कधीही म्हणजे त्या पिरूच्या पानामुळे कीड लागणार नाही दाु नाही का त्यां बघा थोड तीस पस्ती चाळीशीेच्या वयामध्ये गेले की दात हालाय चालू होतात अ दात हालतात काही कायचे पण पिरवीच्या पानाने काय होतात पूर्ण दात आवळतात ते
हम् हम हम हम
आवळून आवळून बस हा आवडून बसतात ते परत आणि पुरत आपलं ह एरंडेल एरंडेलचा आहे ना एरंडा आपल्या एरंडाचं झाड असतं आपण त्याच्याकडे बघत पण नाही एक कुठ बघित तर तोडत तो आपल्याला वाटत काहीच औषध नाही त्याच्यापासून पण त्याचं बिया पान प्रत्येक गोष्ट त्याचे औषध म्हणजे त्याच फायद्याच येते ते तर समजायचं हेरणच आहे ना समजायच एखाद्याला जर कावीळ झाली अस कावीळ वरती खूप छान औषध येते कावीळ वरती त्या येरांडाच आहे ना आयुर्वेदामध्ये एरंच ते ज्यूस बनवून देतात एक पान असत आणि त्या मिली म पाच मिलीमध्ये दहा खूप पण पण दहा मिली दोन दिवस दोन दिवस दिला नाो म्हणजे हे ज्यूस बनवून दिला नाही इरांड्याच्या पानाचा तर तिसऱ्या दिवशी का कावीळ नॉर्मल पूर्ण नॉर्मल हा आणि परत येरंड्याच जर बियांच जर तेल वापर ना आपण समजाच पूर्ण टक्कल पूर्ण क डोक्यावर एक माण समच केस जायलालू झा आप टक्कल पडय चालू झाले जस कसं मा का आता स्त्रयांचं एवढं नाही काही काहीचं होतं पण पण पुरुषांचं खुप लवकर टक्कल पडतं
हा
पण तुम्ही जर ते एरण तेल हे ना एरण तेल रात्री झोपताना त्याची ज माल त्याच्यावर डोक्यावरती ज कर तर तुम्हाला सांगतेय मी आपण तीन महिन्याच्या आतमध्ये जे गेलेले केस आहेत का तीन महिन्यामध्ये तसे पुन्हा येतात की केरळ तेलाने हो म्हणजे इतका म्हणजे इ का फायदा आहे इरणचा असा हो हो आणि म्हणजे ह्यात्रि आहेत ना आपण
हा
ह्या म्हणजे आपण काय झाले माहितीय का आपण सगळं आयत भेटायला लागले आपल्याला पहिलं कसं आयुर्वेद होते पहिले बघा राजे महाराजे होते ते आयुर्वेदातून आवष द्याय एखा्या विष बाधा झाली काही झा तर ते काय कराय प्रथम आयर् आयुर्वेद हे पहिपासून गुणकार या साईड इफेक्ट नाही आ हे सगळं अ लोपॅथिक
आता तुम्ही सांगा ना तुम्ही सांगा ना हे सगळ्यांपेक्षा महत्वाच आपल्या किचन मध्ये जे आपण मसाल्याचा आपल्या डबबा असत बघा त्याच्यात जे काय सामान असतं ते किती महत्वाचं असतं ह त्याच्यामध्ये बघ ऐका ना त्याच्या हळद असते हळद किती गुणकारी असते हळ निर्ज तुकीीकरण करता येतं आपल्याला म्हणजे आपण जे भाज्या बनवतो रोजच्या स्वयंपाक बनवतो त्या आप ह वापतो कार म म्हणज नको दुखायला पर ते सगळं निर्जंतुकीकरण व्हायला पाहिजे म्हणून असत परत आता शरीराला आ कुठे का असे तर ती पण जाते मा माहिती आहे का दात दुखाला लागला ना तरी मी ती हळद तिथं लाव लावत असते थोडा वेळ ठेवली ना ती हळद लावून का दात दुखणं वगैरे सगळं बंद होऊन जातं परत समजा कुठे आपल्याला अ म्हणजे जखम झाली आपण कुठे पडलो जखम झाली काही लागलं बिगल तर हे सगळं सोप्रा मायसिन ते लावण्यापेक्षा आधी नेहमी हळत रत असे ह जेव ल ल बंद होत ना ते रक्त ये ना तेवढं कुठल्याच औषधा आणि किंवा कशाने होत नाही बघा तर इतकी गुणकारी आहे हळद हा तर ते एक महत्व ह दिच नंतर आपल्या मस् मच्या डब्यात काय असत मला असतो तो मसाला तर त्या मसाल्यामध्ये तुम्हाला माहितच आहे काय काय टाकलेलं अस ते बनवताना वेगवेगळ ह तर ते दालचिनी लवंग
चिनी आणि दालचिनी सगळ जास्त आयुर्वेदिक आहे ना
हो दालचिनी लवंग सुं परत ते मोठा वेलदोडा असतो तो पर ते काय म्हणतात पथथर फुल का काय म्हणतात ते तस म्हणजे घाम दगडाला आलेला घाम असतो ना तो असतो ते हा असं सगळं ह हे सगळं आपण टाकू त्याच्यात मिरची टाकतो खोबरं टाकतो हे सगळ्यांनी इतकं तर परिपूर्ण असतो ना की त्याच्यामुळे आपली पचनशक्ती वाढते बघा आणि भाजीला चव पण येते ह तर ते खूपच चांगलं अस कॅन्सर पेशी वाढण्यापासून ते रक्षण करत आपल्या शरीरात मसाला म्हणजे ह ह आणि तिसरं म्हणजे मिरची ह अ मसाल्यामुळे वाजत म्हणजे अ तिसरं म्हणजे मिरची तर मिरची तुम्हाला माहित असे अ कि मिरचीमुळे आपलं रक्त जे आहे ते पातळ होण्यास मदत होते ह् मग तुम्ही हिरवी मिरची खाल्ली तर चांगलाच हिरवी मिरची नेहमी आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे आपण लाल तिखट बनवून ठेवतो मिरच्या वाळवून त्याचा लाल तिखटा म्हणजे आपल्याकडे ती पद्धतच आणि त्या त्याच्यामुळे पामुळे पण कोलेस्टरॉल कमी होत अन्न पचायला मदत होते हम् आणि हे मीठ वगैरे घालतो आपण जेवणामध्ये मिठाणी पण आपलं म्हणजे हे चांगलं राहतं आपलं डायजेशन चांगलं राहत अे अनेक गोष्टी अशा परत जिरो मोहरी टाकतो बघा आपण फोडणी टाकतो तेव्हा जिर मोरी हिंग हिंग हिंगानी पण काय होत पोट दुखण आपलं बंद होत जिर मोहरी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं म्हणजे हे ज्या गोष्टी ना पूर्वी पूर्वीपासून सांगित ते खूपच चांगले असतात असं
हो खूप खूप खूप छान माहिती भेटते ह धन्यवाद तई
हा मलाही खूप छान वाटले तुमच्याशी बोलून धन्यवाद